आवाज येतो का माझा? हॅलो, हॅलो झालं का जेवण? हो.
हो.
जेवण वगैरे झालं का?
जेवण नाही झालं.
हो, तुम्ही उशिराच, जेवणं वगैरे चालतात तुमचे.
जेवण, तुला माहित नाही का आता, रोजच किती उशीर होतो तो.
हो पण ती सवयच लागली का नाही आता, मग तीन वाज आता चार वाजतात, जेवण वगैरे करतात ना, नाश्ता वगैरे चहा पाणी.
सकाळी मी उश उश उशिरा उठते ना, तर मग तेच्यामुळे जेवणच मी उशीरा.
नाश्ता वगैरे मग? नाश्ता वगैरे पण नाही का? मस्त आहे मग एकच टाईम जेवायचं रात्री बाराला जेवायचं आणि सकाळी दोन वाजता उठायचं. चांगले
हॅलो.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
आवाज नाही येत तुम काय रिसर्चच माझं
का आपलं
नाही फेसवॉश नाय आणला नाही.
खाऊ
आणलाच नाही पैसे नाहीत ना.
हम्म पपा
मग पैसे नाही त.
पैसे काऊणी
खरंच पैसे नाही तर मीच पैसे आता उसने ना ते घेतले. नाही नाही बा लागत मला घरच्या रूम साठी देतात. जेवढ लागली तेवढे पण तेकलीचा आमल घेन दिन नाही म्हणतात मग तेच त मी मागे घेतले होते आता ते पण देण लागतील तुम्हाले. मग तुमच्या पैसे माझ्याकडे तेच देन लागतात मला काय रोशनी ताई
च नाईल तुला सर्वच जाे तुम्हाला आता मग काय टेशन
हाव ना मग एकदाच एकदाच वाचत घेतेन मी. मी देते एकदाच देते मग ते हे
हा तू एकदा मी हळूहळू देतो बाबा एकदा नाही देत मी.
पण माझं म्हणणं कस माहिती आहे का हा. पण मला कसं ट्री अ याला जायचं ना ट्रिपला तर मग म मी जायचं ना आमची मनालीला चालली.
माय ट्रिपला
मग पैसे वगैरे कसे लागतात ना. मज्जा येते कॉलेजच्या ट्रिप सोबत. आम्ही ना जण ते कुठे चालले खरंच शेगावला चाललेय का? शिगावल चालले का आपल्याय चिखल दरा. पण आता तर सध्या पाऊस नाही काहीच नाही.
अय अतुथ छान म्हणे त्याचा मित्र तम्हाला कोणतरी हॅलो! हॅलो.